हॅलो, हा आवाज येतोय ना?
हो हो, येतोय!
हा तर, आता आपण बोलूया दैनंदिन जीवन याच्यावर हा.
ओके ठीक आहे चालेल.
हा. तर दैनंदिन जीवन म्हणजे, आपण जे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोप पर्यंत जे जे काही काम वगैरे करतो.
बरोबर!
हे आता मी म्हणजे, सकाळी उठल्यावर सकाळी मुलाची शाळा लवकर असते तर सकाळी पाच वाजत उठते, पाच वाजता उठल्या पाासून माझे काम चालू असतात, त्याला शाळेचा डबा वगैरे बनवते. त्याच्यानंतर मग, तो शाळेत गेल्यानंतर माझी काम आवरून अ, योगा वगैरे करते. आणि मग बाकीची काम सुरवात करते. तू?
हा माझ्याबद्दल सांगायचं झालं, तर म्हणजे गावाकड असल्यावर थोडं, सासरी असल्यावर आणि इथे असल्यावर थोडा फरक पडतो म्हणा. अ तिकडे आ, डॉट म्हणजे हालात अगदी उठावं लागतं आणि इथे म्हणजे मला उठण्याचं काही तस त्रास नाहीये इथे पण मी तेव्हाच उठते. पण तेव्हा कसं, थोडस मनावर असं थोडस दबाव असल्यासारखं नाही का? थोडा उशीर जर झाला तर, कसं होईल असं होत आणि इकडे काही नाही निवांत कधीही कधीही झोपा, कधीही वाटेल तेव्हा जे काम करायचं तेव्हा करा, असं थोड होत माझ्यासोबत. आणि मी लवकरच उठत असते, कारण माझ्या मुलाला थोडसं लवकर उठायची सवय आहे. लहान आहे तो, तर मग तो लवकर उठ म्हणून, त्याला लवकर सकाळी भूक लागते, मग सकाळी उठल की मी ते, चहा वगैरे पिणे आणि मग त्याला काहीतरी नाश्त्याला करून देणे! मग तो नाश्ता वगैरे कर तो आणि म्हणजे माझं तरी अस काही नाहीये की मी योगा वगैरे किंवा प्राणायाम कुठला असं करते. पण अगदी फिट अँड फाईन आहे, अं निरोगी आहे. आणि त्याच्यानंत तर हेच की म्हणजे अ त्यांचं कसं माझ्या नवऱ्याचं अ शिफ्ट वाय म्हणजे नुसार काम असतं अ कधी? अ म्हणजे सकाळी जातात, कधी दुपारी जातात, तर कधी रात्री पण जावं लागत तर मग त्यां ती सकाळची शिफ अ शिफ्ट असेल तर सकाळी ते सातलाच जातात मग त्यांचं काही टेन्शन नसतं मला. अ डब्बा वगैरे काहीच द्यायची गरज पडत नाही ते नेत नाहीत ते कंपनीमध्येच जेवण वगैरे करतात.
अच्छा! माझ पण माझ्या नवऱ्यांच. ते घरूनच काम आहे. त्यांचं म्हणजे? खरं आयटी मध्ये आहेत ना ते. तर घरूनच आहे. त्याच्यामुळे मग जेवायचा डबा वगैरे काही टेन्शन नसतं. निवान चालतं. पण तरी साडे दहापर्यंत आम्ही सकाळी जेवण वगैरे करतो. कारण नंतर त्यांचे मग, मिटिंग वगैरे असते. तर नंतर वेळ नाही भेटत, ना मग साडे दहा वाजता हा नंत
तो आहे का? आयटी मध्ये म्हटल्यानंतर छान आहे.
हो छान आहे ना तर मग नंतर म मुलगा येतो तो एक वाजता
तू हे काम करते. म्हटल्यानंतर त्यांना कधी? कधी? थोडंसं हे येत असेल टेन्शन की,
हो.. ना. ते तर आहेच म्हणून अ म्हणजे दो
माझा जॉब जाईल की काय? काही दिवसांनी.
नाही काय एवढं नाही? पण आहे थोडं बरं आहे तेवढं आणि अस आपलं घरी म्हणजे? आपल्याला पण टेन्शन नसत ना की, आहेत घरी म्हणून मग आपण पण निवांत असतो. काही व असं घ्यायचं वगैरे राहिलं जायचं राहिलं तर म्हणजे
म ते रोज घरीच असात बरं तू काम करते.
हा.. होतं.
बाई मला तर ते घरी असते की म्हणजे त्यांच्या समोर एकतर बोलायलाही लाज वाटते आणि म ते हसतात परत मला चिडवतात म्हणून मग मी थोडसा टाळ आणि परत करूही देत नाही. त्यांना राग येतो, मग मी नाही करत त्यांच्या समोर.
अच्छा नाही आमचं यांचं काही नाही तसं म्हणजे ते अ आहेत प्रिय सगळं सांगतात. ते आणि मी जर आडली वगैरे त्यांना विचारते तर ते सांगतात व्यवस्थित सांगतात वगैरे असं काही नाही की, करू नको का? काही नको असं नाही.
नाही त्यांना ही वाटतं म्हणजे करावं वाटत पण मग कराव असं करावं कुणाला नाही वाटत असं होतच नाही सगळ्यांना वाट करा पण ते काय होत? की त्यांच्या समोर बोलायला किंवा मग टॉपिक वगैरे. तेवढं थोडंसं ते वेगळं वाटत, त्याच्या समोर बोलायला किंवा मग कधी? कधी मग आपण ह्याच्यामुळे, बाळावर दुर्लक्ष करतो किंवा मग अजून कुठल्या गोष्टी. तिकडे दुर्लक्ष करतो. मग त्यांना राग येतो की, मग नाही करायच आता मग आताच वेळ आहे. त्यानंतर करायचं असं.
हमं तुझं बाळ लहान आहे ना अजुून, माझा कसा मोठा झाला, तो सातवीत गेला ना. मग आ तो त्याच त्याच करतो बऱ्यापैकी आणि मी कसं काम वगैरे लवकर आवरून घेते आणि मग रिकामं बसण्यापेक्षा म हे कामं केलं तर मग त्यांच पण काही म्हणणं नाही कारण सगळं वेळे वारडे तर हां हं हं टाईम नुसार सगळया गोष्टी. हा म्हणजे त्यांचं आणि कसं? कोरोना पासून ते घरूनच सुरू आहे ना. त्याच्यामुळे झाली ती सवय. म्हणून नाही ठेवत आणि ते कसं लवकर उठलं की काम पण लवकर होतात आपले असं असतात म्हणतात ना ते कि रात्री लवकर निजे लवकर उठे ते असं काय? ज्ञान, आरोग्य, आणि संपत्ती. तिला लाभ आहे, तशी गोष्ट आहे आणि तो अनुभव. पण घेतला आहे मी त्याच्या माझ्या मुलाची . दोन वर्षापासून आता सकाळून शाळा आहे ना तर लवकर उठते आधी उठायची मी उशिरा आणि त्याच्यात आणि आता दोन वर्षानंतर खूप फरक वाटतोय मला पण वाटतंय की नाही लवकर उठल्याचे फायदे आहेत. खासं
नाही नक्कीच आहेत ना फायदे आहेतच लवकर उठल्याचे म्हणजे पूर्वीचे अ लोकं तर कधी चार वाजता तीन वाजता माझे मम्मी पप्पा अजून सुद्धा चार तीन चार वाजता त्यांना जाग येतेच. किती पण कामं असलो काही जरी असलो तरी पण ते म्हणजे काही नस नाही तरी पण त्यांना ती बरोबर वेळेला जाग येते म्हणजे येतेच. आणि काहीच नाही मी मी गावाकडे अस सले ना काहीतरी विषय घेतात आणि सकाळ-सकाळी चर्चा करायला बसतात मी म्हणत असते दिवस तुम्हाला कमी पडतो काय तुम्ही सकाळी पहाटेचं उठून चर्चा करायला बसते. आम्हाला झोपू द्या तुम्हाला नाही झोप येत तर नका झोपू आम्हाला झोपू द्या ना.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
चला आपल्या विषयाकडे येऊयात.
हो हो तेच ना मग विषय तेच चालू आहे ना दैनंदिन जीवनातला आपला.
हा आणि मग त्याच्यानं तर काय होतं आधी तरी म्हणजे खूप म्हणजे असं एकदम निवांत असायचे पण आता काय होते हा शाळेत जातो ना. तर मग थोडसं त्याला डब्याला वगैरे काहीतरी करून द्यायचं थोडीशी नऊ वाजेपर्यंत थोडीशी घाईच असते त्याला शाळेत नेऊन सोडीपर्यंत आणि त्याची शाळा पण थोडीशी दूर आहे आणि यांचं शिफ्टमध्ये कामं असले ते कधी सकाळी गेले तर मग मैत्रिणी सोबत जावं लागतं. परत म त्याला घ्यायला जायचं मग त्या वेळेत थोडसा काहीतरी आपलं ऑदर समजा काहीतरी इन्कम बघायचा आपला कुठून तरी पैसा येण्याचे थोडसा काही काम करायचं हे असंच किंवा मग घरातली अ शिल्लकची कामं जे असतात ते करून घ्यायची त्यावेळेत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून बसायचं कामं करून घ्यायची नाहीतर बघ मग कधी-कधी काम असलं ना मला खूप म मी निवांत काम करत बसते सगळं काम घरातलं साईडला ठेवते एका सगळं आधी माझं काम करून घेते मोबाईल वरचं आणि नंतर मग बाकीचा तो आल्याच्या नंतर कधीही मग जेव्हा जे होईल तेव्हा ते करत असते.
हो त्याच्यानंतर निवांत असतो ना आता आता माझा पण म्हणजे हा आपण शाळेत जातो ना आधी मला आणायला जायला लागायचं त्याला गाडीवर. पण आता तो येतो पायपायीचे तो मोठा झाल्यावर कारण सोबतची मुलं येतात ना. पाय पाय तर तो म्हणतो मम्मी तू नको येत जाऊ घ्यायला
नाही चांगलं आहे ना खूप चांगलं आहे नाही थोडशे मो ठ झाल्यावर अ थोडसा कमी होतो लोड आपला.
हो म्हणूनच मला वेळ भेटतो ना आता आणि एक वाजता आला म्हणजे मग तो त्याला जेवण वगैरे दिलं
आणि तेच ना म्हणजे आता तुझ्या मुलाला कसं तू समजून सांगू शकते की बाळा मला काम आहे तु थोड्या वेळ त्या रूम मध्ये आवाज नको करू शांत राहा. आमचं असं नाही आहे कधी उठलं मध्येच
हो ना अगं त्यांना कळत नाही ना तेवढं.
हा तेच ना लहान आहे थोडसा तरी पण समजा तरी पण ते दिवस गेले अजून जास् तो प्रवास होता तेव्हा तर लहान खूप लहान असताना.
हो.
आता तरी थोडंस समजतं तर करतात थोडसा शाळेत वगैरे तेवढाच टाइम भेटतो ना गं.
हो हो आणि त्यांची शाळा पण काय नसेल लहानांची काय दोन-तीन तास असते मला वाट कायतरी.
हा.. नाही हा.. याची पण बऱ्याच वेळेस समजा सव्वा नऊला नेऊन घातलं का? तर मग मी सव्वा एकला सव्वा एक पर्यंत आहे त्याची शाळा सव्वा एकला जाते मग आणायला, मग आलं की थोडसं काहीतरी खातो. नाहीतर कधी भूक नस नाही म्हणजे थोडंसं खातोच तो काहीतरी स्नॅक्स वगैरे असं त्याला लागतंच चटपटीत. हं हंं आणि मग थोड्या वेळ खेळतो.. खेळतो.. किंवा टी व्ही बघतो आणि मग थोड्या वेळाने झोपून जातो. मग आता डायरेक्टली अ सहा वाजता उठलं पाच पाच साडे पाचपर्यंत उठून जातो, लगेच खायला पाहिजे. काहीतरी थोडंसं खाली खेळायला घेऊन जायचं. परत घरी आल्यावर जेवायचं. जेवु घालायचं संध्याकाळचं आणि मग परत निवांत झोपूया, झोप, झोपी जातं.
हा चांगलं आहे ना मग. आणि रात्री झोपतो का मग?
हो रात्री रात्रभर झोपतो, अजिबात रात्रीच उठत नाही.
चांगलं आहे मग तेवढं. माझा पण नाती हा आता झोपलाय म्हणजे दुपारी झोपतो कधी कधी, कारण ते पायी पायी थोडे लांब आहे ना शाळा म्हणजे एक दीड किलोमीटर आहे. तर ते दप्तराचं ओझं.. एवढं.. असतं ना, तर ते आंदी आल्यावर. झोपतो आता चार साडेचार, पावणे पाच पाच वाजता.
तो का भरपूर आहेत पण कसं आहे महित आहे का, यांच्या शाळेचं थोडंसं अ ते पुस्तकं आहेत ते त्यांचे तिथेच ठेवायचे. जेव्हा जे लागेल तिथेच अभ्यास करायचा आणि तिथेच ठेवून द्यायचे. घरी काही आणायचं फक्त होमवर्कची एकच समजा वही ती काय असेल ती. घेऊन यायची, ते एक पेजवर होमवर्क दिलेला असतो. लहान आहे अजून. तर मग तेवढं करायचं बसं.
हो. यांना तर तीन मजले चढावे लागतात. मग येतो घरी आल्यावर थकून जातो, ना मग झोपतो. तो थोडा टीव्ही बघतो आणि मग पाच वाजता मी चहा वगैरे बनवते. चहा पिला, काही खाल्लं थोडंफार भूक असली तर. थोडं सायकल वगैरे चालवायला जातो. मग येतो घरी मग आपण कामात. तोपर्यंत आणि संध्याकाळी आमच्याकडे लवकर जेवायला लागतं ना, मग संध्याकाळी लवकर स्वयंपाकायचे तयारी वगैरे करते.
आमच्याकडे पण तसंच आहे संध्याकाळी थोडंसं म्हणजे दुसऱ्या दिवशी समजा सकाळची शिफ्ट असेल, तर मग सकाळ सकाळी सातला जावं लागतं, मग सकाळी नऊला झोपण्याची घाई असते. नऊ वाजताच झोप तर तोपर्यंत तर जेवण वगैरे सगळं नऊ वाजेपर्यंत रेडी करायचं. समजा जेवून झोपायचं लगे.
हो तेच की आणि मग म्हणून तर टाइम भेट तुम्हाला पण रात्री टाइम भेटतो, कारण आठ साडे आठपर्यंत सगळं आवरलं जातं ना रात्री.
त्या गावाकडे गेलेलं आहेत म्हणून मग निवांत आहे. येतीलच आज, येतील थोड्या वेळात.
हा म्हणून. आमचं पण सात पर्यंत जेवण वगैरे होत. कधी कधी साडेसात होतात, मग साडे आठ पर्यंत आवरलं जातं रात्री. मग त्याच्यानंतर आवरलं. की रात्री आणि नक्कीच सकाळी त्याची लवकर शाळा असते, तर लवकर झोपावं लागतं आणि लवकर उठावं लागतं.
हो.. बरोबर. अजून बाकी सगळं व्यवस्थित?
पाऊस वगैरे या वर्षी तर भरपूर होता.
नाही भरपूर नाही आमच्याकडे म्हणजे एक सुरुवातीला चार पाच दिवस आता चार, पाच दिवस म्हणजे सतत होता. आणि आता जे ऊन पडलंय तर आता पाऊस पावसाळा आहे म्हणून सुद्धा समजत नाही. असं वाटतं उन्हाळाच लागलाय की काय परत.
आमच्या इकडे खूपच होत बाबा म्हणजे बाहेर जायला पण सोय नाही. आणि शाळा वगैरे सगळे बंद होत एक आठवड्यापर्यंत. आहे म्हणजे आता
नाही तर ते तसंच होतं कुठे असला ना, की तो पूर्ण म्हणजे तिकडे ते काय म्हणतात ते पूर येणं वगैरे वाहून जाणं, खूप म्हणजे नुकसानही करतंय. आणि जिकडे नाही पडत तिकडे पडतच नाही असंच होतं.
हो. आणि तो पाऊस जर असला म्हणजे एकदमच येतो तो लगातार आठ दिवस होता ना, तर मग सगळंच खूपच कसं तरी म्हणजे रोजचं हा रुटीन पण आपलं खराब होतं ते. चालेल. ते ऊन थोडं असलं हो ठीक आहे.
ठीक आहे चालेल, छान वाटलं धन्यवाद.
हो धन्यवाद मला पण छान वाटलं.